पण.
हा आता दुसरा मुद्दा घेऊया का आपण मग.
हो चालतय ना.
दुसरा मुद्दा. कुठला घेणार होतो श आता शिक्षण झालं ना, शिक्षण आणि फॅमिली व्यवस्था झाली. पुढचा मुद्दा काय बघितला होता आपण.
मला तर आठवे ना आता.
ऐकल असं म्हणायचं नाही, आपण एक तर स्त्री आहोत, म्हणजे गप्पा मारण्यात पटाईत आहोत, असा समज असतो एक. हम्म. त्यामुळं पुढचा विषय, विषय, विषय.
बचत गट माहिती.
अ, ब. गट माहिती आहेत बऱ्यापैकी पण डिटेल्स माहिती नाही जास्त बोलू शकत तरी पण
बचत गट असं निघालय सगळीकडून की कुठल्या सरकारच्या स्कीम वगैरे काही असतील
हुं हुं
बचत गटातील महिलांना प्रथम प्राधान्य द्यायचं त्याच्यामध्ये
बरं हां
बेसिक माह असेल की बचत गट म्हणजे काय आणि किती बायका लागतात वगैरे काय हे तर माहित असेल ना
हो हो म्हणजे ते जस काढतील तसं असतात काही ठिक काही ठिकाणी जास्त पण अस असतात वीस वगैरे काही ठिकाणी दहाांचा पण असतो
त्यांच कस आहे कमीत कमी दहा पाहिजेत आणि म्हणजे मिनिमम दहा मॅक्झिमम एकोणीस जर तुम्ही वीस करताय तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावं लागतं
अच्छा बर
संस्था म्हणून आणि त्याची दशसूत्री असते म्हणजे नियम असतात त्यांचे दहा की नियमित बैठक पाहिजे दर महिन्याला पुन्हा नियमित लिखाण लिखाान पाहिजे नियमित बचत पाहिजे नियमित लोन दिलं पाहिजे आता बचत गटाचे खूप फायदे आणि तो आता फायदा असा आहे की तुमची दर महिन्याला काही थोडीफार बचत होते आणि प्रत्येक प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात म्हणजे फक्त पैशाचे नाही जर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये बचत गट म्हणून दहा जणी गेलात समजा तुमच्या इथं गटर लाईन कुठलीय आहे किंवा पाणी येत नाहीये तर तू एकटी गेलीस तर कोणी दात देत नाही पण दहा दहा जनी मिळुन गेलात तर तुमच काम लगेच होत तिथ आणि जे सरकारी कामं निघालेत म्हणजे सरकारचे जे काही समजा आता एखाद्या ठिकाणी सरकारी फंक्शन असेल त्यांना जेवणाची ऑर्डर द्याय किंवा कुठलंही काही- तर ते बचत गटांना पहिलं प्राधान्य देतात हा- आणि आत्ता अशा स्कीम काढलेल्या आहेत की तुमच्या बचत गटाला सहा महिने पूर्ण झाले ते सहा महिन्याच तुम ते रेकॉर्ड बघणार रेकॉर्ड म्हणजे काय तर तुम्ही सहा महिने दर महिन्याला किती पैसे गोळा केले किती भरले अंतर्गत कर्ज कि ते दिलं आणि -हां त्याच्या त्यापण दोन वह्या ठेवायच्या एक हिशोबाची आणि बघा एकतर तुला अमक्याच्या घरीे घेतली अन मग बाई अध्यक्ष होती काय विषय झाले ते विषय लिहायचे खाली दहा जनांच्या सह्या एवढं- सहा महिन्यानंतर तुम्हाला बँक पहिल्यांदा एक लाख रुपये लोन देते
अरे वा चांगलाच की म
एक लाख रुप ते तुम्ही आता दहा दहा हजार रुपये वाटून घ्या दहा जणी किंवा एक लाखाचा मिळून बिझनेस चालू करा तुम्ही एक -एक लाख रुपय ते जर सहा महिन्यात फेडलत की तुम्हाला तीन लाख रुपये त पुन्हा- तीन लाख रुपये तुम्ही वेळेत फेडले तर
हम
डायरेक्ट सहा लाख रुपये मिळतात सहा नंतर डायरेक्ट दहा मिळत तर आणि ह्याच्यासाठी तर तुम्हाला कुठलही डॉक्युमेंट लागत नाही सहा लाखापर्यंत प्रत्येक महिलेचा आधार कार्ड त्या बचत गटाचा ठराव की आम्ही ह्या ह्या कामासाठी हे पैसे आम्हाला व्याजाने पाहिजे आमही आणि वेळेवर परत देऊ अस एक लिहून आणि एक ग्रामपंचायतच लेटर लागत कि ह्या दहाच्या दहा महिला आमच्या हद्दीत राहत असून यांना लोन द्यायला काय प्रॉब्लेम नाही ते हा- हा उद्योग करतात. बस एवढंच लागतय आणि जेव्हा तुम्ही दहा लाखच घेता तेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट पेपर आणि ते पूर्ण कोटेशन लागत म्हणजे जर तू असं दिल की -आम्ही मेस चालू करणार आहे तर मग भांड्यांच कोटेशन सामान, वाल्याचं, काय किराणा भरणार आहे त्याच कोटेशन. हे करून हे झाले फायदे तोटे अश ते आहेत की दहा बायकांच कधीच पटत नाही
एक्झॅक्टली तोच मुद्दा म्हणणार होते
हा तू म्हणले आपण कपडे- विकूया, मी म्हणणार नाही आपण जेवण करूया, तिसरी म्हणणार नाही, आपण कायतर वेगळच करूया.
हो, आणि विशेष म्हणजे काय माहितीय का एक वेळ म्हणजे ज्या कमी शिक्षित आहेत. म स्त्रिया किंवा किंवाळा म्हणतात प्रॉपरली त्या चव म्हणजे ना एक वेळ समजू शकतो की ह्यांच्यात एक मत होऊ शकणार नाही कधी विशेष म्हणजे मी नोटीस केलेली गोष्ट पुरुष असो किंवा स्त्री शिक्षित लोकांच्या सुद्धा ना एकमत नाहीये
हम्म
एकमत अजीबात नाही म्हणजे एखादी चांगली गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी मला दहा लोक लोकांची गरज आहे तर दहा लोक लोकांनी येऊन ह्या गोष्टीवरती एकमत झालेय बाबा, आणि ही गोष्ट सगळ्यांच्या चांगल्यासाठी त्या दाही लोकांसाठी आणि बाकीच्यांसाठी बर का तरी सुद्धा ती दहा लोक- हो ना एकमत देणार नाहीत, का हेच- कारण मला पण माहिती नाही. पण मी लय वेळा हे नोटीस केल आणि मी- बरेच हे शिक्षक लोकांच्या पण तोंडातून ऐकले. जी म्हणतात. मासं की चांगली लोक उ किरणा भेटतात किंवा चांगली लोक भेटतच नाहीत. त ह चांगली लोक असतात. आपल्यात सगळं असतं, फक्त जेवा वैचारिक जुळवाजुळवीची गोष्ट येते ना,
हं.
आपण हे जाणून बुजून करतो की, मेंटॅलिटी असते, माहिती नाही, पण हे आपण एकमत देत नाही.
मेंटॅलिटी आणि आपल्याला ना कोणाची लिडरशिप सन नाही होत.
कदाचित तस असा पण तो- ते आहे बरं का?
कदाचित नाही, मी हे अनुभव घेतलेत. म्हणजे दहा बायका आहेत, जर एखादी पुढं होऊन बोलत असेल ना तर तिथे गप्प बस ही आली मोठी शहाणी, आम्हाला ज्ञान शिकवायला.
हा त्यामुळे ना पुशप करत नाही. लोक हे, मागं खेचायचं बघ तात, त्यामुळे ते मत तयार होत- नाहीेत, बरं. शिक्षित लोकांकडून का व्हावं? ह्याची पण बरीच कारणं असतील त्यांची, त्यांची, कारण मला- माझ्या विचारसरणीला जुळत असलेली माझी मतं मला कधी कधी भेटत नाहीत, माझ्या एवढ्या शिकलेल्या लोकांची की काय विचार कर तू म्हणे, ब जुन्या पुराण्या काळातले, असं कुठं असतं का? असं नसतंच. आणि मला ह्याचा म हे पण दिसतोय बरं का, साक्षात कल्पनूर तोय, म्हणे जर आप पण जर त्या पद्धतीने विचार करत असतो, तर आ आता आपल्याला एवढा स्ट्रगल करावा लागला ना? असता आपण कदाचित वेगळ्या मार्गावर अस त काहीतरी आपल्या हातात असतं. आपणं फक्त न चांगुलपणा दाखवायच्या किंवा किंवा काहीतरी करण्याच्या नादात आपण स्वतःच लाईफ खराब करून घे असं पण मला कधीतरी वाटं ठेव ड्रॉबॅक पण आहेत.
हो आता एकमतमतनना एकमत नसण्यावर ह्या हं, आता ह्या कार्यामध्येच मला अनु हो आला कार्याच्या कामामध्ये आता माझ्याच ओळखीची बाई आणिई तिनं मला म्हटली की, मीं कॉल कर तुला उद्या, तर मी म्हटलं नाहीं, मला वॅलेट केशनच काम आलंय आणि मला शनिवार, रवि तेच करायला सांगिन. तुला दुसरं काही करायला नाही सांगितल, दोन दिवसात जास्तीत जास्त तेवढंच काम करायचं ती मला म्हणली, तुला आलं, कस? काय आलं, तुला जॉब दिला त्यांनी, म्हणलं नाहीं, ह्याच्याचपैकी एक हाय, मला नाहीं दिला न तुला कसा दिला, मीं तुझ्या पेक्षा जास्त शिकलेली आहे, मग मला कसं नाही आलं, तुला कसं आलं? आणि तेव्हापासनं ती बाई माझ्याशी बोलायचीच बंद झाली. आता हे मलाही माहिती नाही की मला कस दिलं मला मेसेज आला ग्रुप जॉईन करा मला काम आलं मला कुठून तरी काम करायचंय मी केलं आता त्यांनी कुठल्या बेसेसवर निवडलंय लॉटरी पद्धत टाकलीय का माझं काम बघितलंय का का आलंय मला माहित नाही मग तुम्ही जरी स्वतःला आमचे हे तर चिंतक समज समज समजवता असं म्हणजे एक दाखवून देता की आम्ही तुमच्या हितासाठी थोड झटतय तर मग तुमची ही भाषा आणि तुमच्या टोनिंग वरून कळतं तुमच्या मनामध्ये
हो हो बोलण्याच्या पद्धतीवरून लक्षात येतय की समोरच्याला कुठ. कुठल्या भावा न मनायचे लगेच
ह हा मग तुम्हाला वेगळं काम दिलंय का म्हणजे तुला घेतलंय का त्या टीम मध्ये अरे एवढं कुठलं लगेच मला टीम मध्ये घ्यायला एवढं सोपं आहे का ते. जस हे दोन टास्क तसच तो टास्क फक्त ते चेकिंग करायचंय जस आपण कंपन्यांमध्ये क्वालिटी करत होते तसं
हा संपला विषय प्रत्येकाच वेगवेगळं असू शकतय ना
म्हणजे मला वाटत की दहा महिला बचत गट कस एकत्र म्हणजे मी आजभर दीडशे बचत गट सांभाळ माझ्या डोक्याला इतका हड्या व्हायचा पण ते मी त्यांच्यात नाही म्हटल्यानंतर त्या फक्त माझा ऐकायच्या पण एकेमेकीच नाही ऐकायच्या कि नाही मॅडम तिला नाही तिलाच का पुढं दरवेेळेला मला पण घ्या अग पण तिला कळतंय तिला तेवढं बोलायला जमतंय तुम्ही जर गेल्यावर पप् तत करत असाल तर
तेच की ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीतलं कळते तिलाच आप पण सांगणार ना बाबा तू पुढच्या वेळेला शिक आणि एखाद्या वेळेस कस होतय माहितीये का ज्या दुसऱ्या व्यक्तीला जर ती गोष्ट जमत असेल तर मी ह्या वेळेला करतो तू पुढच्या वेळेला कर हि म्हणण्याची प्रवृत्ती पण कमी येते आणि हे लहान मुलांपेक्षा म मोठ्यांच्या मध्ये जास्त आहे
आणि मी किती वेळा समजून सांगितलं की एक एका घरामध्ये जर चार पाच बायका असतील तर एक स्वयंपाक करेल एक कपडे धुवेल एक बांडी घासेल आणि चारच्या चार म्हणल्या नाही आम्ही स्वयंपाकच करणार आहे तर बाकीच कोणी करायचं
हो अशान गोष्ट लवकर होईल चारींना शिकता येईल पण प्रत्येक वेळेला प्रत्येकाला चान्स द्या ती ही गोष्ट चांगलीचाय
आठ दिवस एकीने हे करा आठ दिवस एकीने ते करा असं नको कोुणी इथं बस नाहीये तुम्ही सगळ सारख्याच आहे पण मग तिथं पण
नाही ना मेंटॅलिटी नाही
आणि दुसरी मेंटॅलिटी म्हणजे आता मी गेल्या वर्षी दहा दहा लाख खाच लोन जवळजवळ पंधरा वीस बचत गटांना मिळवून दिलं. आणि त्या वेळेला बँकेची एक योजना अशी होती की फक्त सहाशे रुपये भरून विमा काढायचा आता तुम्ही दहा लाख घेताय म्हणजे प्रत्येकी एक एक लाख रुपये घेताय. तर ते फिटायच्या आधी त्या महिलेचं काय बरं वाईट झालं तर तिनं सहाशे रुपयाच तो विमा काढला तर पूर्ण तिचे ऐक लाख रुपये माफ तर म्हटल्या नाही काढाय चा आम्हाला आमचे सहाशे रुपये फुकट जातील. आणि दोन तीन महिन्यांनी एक बाई आजारानी वारली तिला अटॅक आला आणि आता म्हणे मग आम्हाला काढायचं तर मेल्यावर काढून कोण माप करणार आहे. आणि तिच नाव तिच्या नवऱ्याने कानावर हात ठेवले तो म्हटलं मला नाही माहिती तिनी कुठं पैसे घेतले माझ्याकडे नाय दिले मी नाय भरणार मग आता मिळून भरतायत सगळ्याजणी पैसे म्हणजे हा आपण आपला एक विषय घेण्यासारखा आहे की अ म्हणजे पॉलिसीच्या बाबतीत हेल्थ इन्शुरन्स असो किंवा कुठला लोक अजिबात एक रुपये फुकट घालवायला मागत नाही कि त्यांना वाटत आम्हाला काही होणारच नाही.
हो नाही होणार नाही असं नाही की मला दुसऱ्याच माझ्या अंगावरती यायला नको पण ज्या गोष्ट टाळायचं बघतोय तीच गोष्ट नंतर होत्या म्हणजे गव गव्हर्मेंट तुम हो हो चालेल चालेल ठीक ये.
हा